हॅलो?
हां बोला की.
आवाज आला काय?
यांल की
हां बोलां की
कायं मंग हॉटेलमधलं सगळं खाऊं नं झालं
झालं की आंता तुम्हीं कुंठल्या नवीन हॉटेलला गेलेलं सां
आम्हीं कुंठल्या नवीन हॉटेलला जायंला आमच्यांसाठी प्रत्येक वेळी म्हणजे नवीनचं हॉटेल असते कारणं कधीं कधीं कुंठे बाहेर जाईल त्यांवेेळेला एकां हॉटेलमध्ये जेलोय किं तीथेच खाऊं यां असं होत्यां नाहीं कुठं बाहेर जाईल तिथं नवीन नवीन हेच्यामध्यें ट्राय करतोय एक के करं कसं टेस्टी बसलेले असतं एक एक जणं त्याचं हॉटेलमध्यें खांयला बघतांत तसं आमचं कायं नसते
होयं की अहो ह्यांच्यात तडकांमध्ये पणं कां नाहीं नाहीं म्हटलं तरी की अडीचशे रुपयांचा म्हणजे मागच्या वर्षी थाळी होती छान माहिते कायं किती चार भाज्यां त्यांत पनीर येतंय परंत मसूंर अं मसूंरची भाजी त्यां परंत आणि कोशंबीर तेन पापड तेन म्हणजे लई असं ताटंच भरते पूर्ण अडीचशे रुपयांत मध्यें माहितय आहे
तरं आंता हक्कां मं तसंच इथं कायं आहे नवीन क्रेजच निघालं अक्का मसूंर अक्का मसूंर कायं एवढी टेस्ट असत्यां कायं माहिती
होयं की अख्खा मसूंर कुठं तेवढे टेस्टी लागतांत
आणि लहांन असतांना आपणं कुठं खायचं एवढां म्हटलं आंता अलीकडेच लोकं खांयला लागलेत भरंपूर ते मसूंन
सारखं नुसतं हक्का मसूंर हक्का मसूंर जिकडे तिकडं ते निघलंय हॉटेल आख्खा मसूंर
कायं वाटते की ते मलां तरं कायं आवडतं नाहीं खरं आवडत
होयं ते इथं एक कायं की मुक्ती सैनिक लाख मसूंरची त्यांच्यासमोर आंता नवीन नारायणी अं उडपी सेंटर निघले किती
एकां वर्षांत
मी एक पर्वा दिवशी बघितलं लग्नांला गेलेल्या त्यां दिवशी तेंव्हा मी म्हटलं बनलो अरे तीथं कांहींतरी उघडले त्यां दिवशी वळेस मंग तिथं वडांपाव घेतला
तिथं खरं एवढं गर्दी नाहीं आहेंत
नाहीं नाहीं नाहीं नाहीं एवढी गर्दी तीथं
होयं कणी
नाहीं नाहीं त्यांच्या समोर जे आहे की नाहीं नारायणी सेंटरच्या बरोबर समोर अं तो वडांपोवाला आहे तीला उलटले क्रेज येते
हम्मं झांडा कां लचांय कायं तूं
नाहीं नाहीं नाहीं नाहीं त्यांच्या पुढं आलं हे
अनेघा कायं अनेघा
हां त्यांच्या समोर आहे बघां नारायणीच्या बरोबर त्यांला इतकीे म्हणते त्यांला कां लई गर्दी असं तरं त्यांचा वडांपाव पणं छान असतोय हम्मं वडांपाव पणं तिथलां छान असतो एकदंम म्हणजे असं बरे वाटतं खाल्लं आणि एक घेऊ आणि घेऊ वाटते
हम्मं पोट भरूंन खावांसा वाटतं तूंचं
होयं आंता हे तरी इथलं सगळं आंता जे कायं अतिक्रमच होतं तिथलं तरं गांड सगळं काढलं
हा नाही आता ह की आणि परत सुरू झालंय की. हम् हम परत गाडी लावलत की सगळे.
मध्ये म्हणत होते ना अतिक्रम झाला अतिक्रम झालं.
झाल्या अतिक्रमण खरं झालं परत सुरू.
झालं काय हम्म हम्म हम्.
म्हणजे काय झालंय फिक्स गाड्या लावायचं आणि ढकलायचं गाड्या लावायचं असं काहीतरी वाटतं.
बराय उलटतेच त्यामुळं कसं रोड पण सगळे मोकळे राहतात.
राहतात राहाल होते. ज्यांचं त्याच्यावरच पोट आहे त्याचं काय असं हो ते असं ठराविक जागा पाहिजे अशी हे काय करत लोक पण खरं कोण पण येते आणि कुठं पण काय पण लावते.
होय की म्हणूनच ते करतात ना त्यांची कामं.
हम् सगळीकडेच रस्ता वाढवलाय आता कवा तुकच वाढले ना आता?
उलट आपल्या इकडे एवढी गर्दी असते बावडा साईड ला गेलात ना तिकडं फुढं फुडं फुड
शी शे शेल जातला रोड आहे तिथ तर येव ढ ढाबे आहेत एवढं ढाबे आहेत माणसांचं पण एकाही ढाब्यात गर्दी नसते एक का पण धाब्यात गर्दी नसत्या. नाही जेवढे जे काय ट्रान्सपोर्टचे असतात माणसं जे काही बिझनेस करणारी तीच लोक जेवतात धाब्यात बाकी कोण असं आपल्यासारखी फॅमिली लोक एवढ्या लांब सुनसान जागत कोण जाणार?
खरं जेवण छान असत तश ठिकाणी पण.
नुसतं घरा ढाबेत नुसतं ढाबे हे.
शिर्डीच्या तिथं काय?
होय आता आम्ही मधी गेलेलो कुणाचा वाढदिवस होता बरं कुणाचा तरी वाढदिवस होता का असच आम्ही गेलो सगळेच अने एक दिवस ठरवून आणि हॉटेल म्हटलं इथलं खाऊन आता कंटाळा आलाय कुठेतरी दुसरीकडे जाव्या दुसरीकडे जा्या असं म्हण म्हल्यानंतर पप्पा म्हणले जाऊया चला दुसरीकडं म्हणून घेऊन गेले तिथत. आणि तिथं एक दुमसम सन. म्हणजे सुनसान म्हणजे काय रोड आहे की सगळे म हॉटेल म्हणजे ढाबे सगळे सुरू आहेत. पण माणसच नाही त्या ढाब्यात नाही जास्त.
हम्म हम्म.
तेवढीच मुजकी तेवढीच मुजकी मग आम्ही तरी गेलो एक धाब्यात मग तिथं जेवलो. होत थोडा जेवण चांगल होतं माणसं पण चांगली तरी पण ना आवडी गर्दी नसते. त्याच म्हणजे त्या साईडला ती माणसनी फक्त व्यवसाया साठी धाब खोलल्यात.
हम् हम हम हम. हम्म हम्म.
हम्म बाकी म्हणजे त्याचं काही हे नाही.
हम् खरं तुम्हाला भरपूर माहितये.
हाय की व्हय. चा इकडे तिकडे इकडे तिकड सारखं जातेस की मावशी संघ काकान संघ.
हूं!
जास्त करून त्यांच्या संगच इकडच सगळ हॉटेल फिरलोय मी परफेक्ट वगैरे. सगळे तडकाच्या बाजूला परफेक्ट आहे, राजधानी आहे.
राजधानीला पण छान असतेय खरं, पनीरची भाजीच नव्हती तिथं.
होय राज-राजधानीयल राजधानीला नही परफेक्टला ना भा-भाकरी पाहिजे तर भाकरी मिळत्या, चपाती पाहिजे तर चपाती मिळत्या, रोटी पाहिजे तर रो टी सगळं ऑप्शन आहे.
हा आपल्या इथले भरपूर जणांना रोजगार त्याच्यामुळच आहे.
हो इथली भरपूर लोकं तिथं कामाला आहेत नाही नाही म्हनंलं तरी. होय भरपूर म्हणजे, भरपूर लोक कामाला तीथं नाही नाही म्हणलं तरी.
ऊ!
होय तरी राजधानी पण चांगल एकदम मोठ्याच्या मोठ आहे. खापरीचच आहे पूर्ण. राजधानी पण अन ते परफेक्ट आता नवीन चालू झाले की ते एक दोन वर्ष माग आता. परफेक्ट त ते ते हा!
हूं परफेक्ट कुठे आहे ते?
बघा तडका, राजधानी, राजधानीच्या बाजूला. परफेक्ट म्हणून असं मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे अस एकदम.
बघितल्या वाटतं खर हा बरोबर आहे बरोबर आहे ह माहित आहे माहित ते अस बिल्डिंग सारखंच आहे अस वाटत
आ हा असं वाटत नाही हॉटेल, हा ते बघा परफेक्ट ते पण छान आहे.
तो पण कसल भारी आहे होय, आणि ते हे पण आहे की कसवा हील.
हा कसं पाहिलं माहिती आहे की.
आण त्याच्या समोरच ते अन्नपूर्ण आहे काय?
अ हा होय, होय त्याच्या समोरच आहे बघा ती.
का नैवेद्य आहे नैवेद्य हे वाटत.
नैवेद्य हीकडं आलं आपल्या इकडं.
आपल्या इथं पण आहे तिथं मग काय अन्नपूर्ण आहे वाटतं मग.
हा तिथं नैवेद्य नाही तिथं कार्निवल असणार, कार्निवल.
कार्निवल इथं आपल्या इथं आलं खाली.
होय ते तरी आहे सोडा इथं आहे.
ती जवळ आहे आपल्या इथे लिशा हॉटेलला जेवायला किती लांब लांबन लोकं येतात.
लिशाला येत्यात परत ह्याला ते तडका, मिरची.
तडका, मिरची, कार्निवल. कार्निवल आधी जुनहोत आता नवीन केलंय नैवेद्यम. आणि कंटेनर म्हणून एक हॉटेल आहे कि तिथे तिथं पण असतेय माहितय.
रा हे तर राज हॉटेलला पण येत्यात की हो, माहितीय की.
आणि कुठलं म्हनंला.
राज हॉटेल.
राज कुठंलये?
अहो राजगौरव, राज हॉटेल समोरच आहे की. नाही. तो गौरव आहे ना तो हॉल आहे, आणि त्याच्या समोर ची आहे की नाही हॉटेल ती राज.
होय!
ते जे आपण आता थांबतोय, सिग्नल म्हणजे आपण ह्याला वडापला वगैरे थांबतोय तर तेच त्याच्या मागं जे बॅक साइड ला आहे ना, ते रॉज हॉटेल आहे
होय
होय तिथं पण छान नाही नाही नाही त्याचं नावच राजा नैवेदम बाजूला आहे, त्याच्या कुर्णाच्या म्हणताय अ महालक्ष्मी हॉल त्याच्या बाजूला नैवेदम
हा हा हा हा ह त्याच्या समोर एक झालय माहिती आहे, नैवेद्यमच्या समोर
कोणत ओ?
सिग्नल हायवेच्या रोडच्या पलीकड सबरी
नाही ओ मी काय गेलेलो नाही ति
शबरी झाले, शबरी शबरी एक झाले नव्हे, मला पण माहित नव्हतं
तलेलंच नाही, गेलेलं पण नाही मी तिकडं
मला इचलकरंजीत गेल्यावर म्हंटली, आपच्या इथली कि तुमच्या इथ तर ते शबरी झाले, तिथ जेवण छान असते, नाश्ता पण मस्त असतो.
होय काय
हम् तेव्हा मग मीु म्हंटलं आमच्याही उडं झालंय मग सिग्नलला थांबल्यावर, मी असं लक्ष केलं मग मी वाचल ना हा हेय म्हंटलं
मण चांगलयता
हम्म आणि माझं कस आहे, मला ठराविक हॉटेल मधलं जेवण आवडतय. अन नाही आवडलं का नाही मूडच हे होतय. त्यामुळे भीत भीत, भीत भीतच मेनी नेतात मला तर कुठं पण, आवडायला पाहिजे जेवण म्हणून.
होय की, काय करणार मग आणि आवडायला पाहिजे की पैसे देणार तर आपण
हम्म
हम्म नाही नाही म्हटलंय तरी
भरपूर हॉटेल आहेत सोडा खरंतु कोला
आपल्या, आपल्या इथंच भरपूर आहेत.
कधी वर्षातून, दोन वर्षातून एकदा हॉटेलमध्ये आम्हाला न्यायचे जेवायला पप्पा तेन, दादा तेन कधीच आम्हाला माहित नाही बाबा कधीच हॉटेलमधलं खाऊन माहित नाही, वडापाव पण खाऊन माहत नाही कधीच. इथे कोल्हापुरात आल्यावरच शिकलोय.
काय सांगालेयसा?
खरंच की मला ते पनीरचा रोल असतोय की, नाही ते माहि ता कसला असतोय ते, इथे लग्नानंतर न मी सतरा वर्षान म्हणजे शाळा शिकलो एवढी वर्ष, एवड वर्ष कॉलेज झालं, त्याच्यानंतर सतरा वर्षात पहिल्यांदा मी पनीरचा रोल खाल्ला
आहे का?
कसं असतो ते, तु ना आवडलं तर्दा्या खा बि म्हण मला आवडत नाही, तुम्हीच खावा.
होय काय?
कसला आवाजेला फटफटी घेल, तर गॅस बंद केला नाही वाटत बा